हॅलो,
हम्म, हो बरं बघ तू बर आहे का?
हो मी आम्ही पण बरं आहे बघा,
बरं काय करायले मग,
काय नाही होगं बसलं हो मी पण टीव्ही बघत ना,
हा काय बघाल ते टीव्ही वर
तेच कार्यक्रम असतात ना,
ह कुठलं बघत हो ते,
मी ते जुळली एक गाठ एक बघतो. मी एक कॉन्स्टेबल मंजू बघतो.
हा हा, मला पण आवडत ते मी पण बघते. मी बघ हो मी जुळले गाठ बघते परत इन्स्पेक्टर मंजू, अजून मी संसार माझा रेखिते काय, परत अजून कुठलं ग अजून एक आहे थांब, हुकमाची राणी असं हे सगळ्यांनी पण बघत असते. आवडतय मला पण सन मराठीवर आहे ना हा चॅनल,
होय सगळ्याच लागते ना ते,
हो तेच अजून ह्याच्यावर बघते मी मोबाईल वर, टीव्ही वर काही बघत नाही.
हा तुमचं जेवण झालं का?
झालं की जेवण
होय,
तुझ,
आम माझं पण झालंय बघा,
हा हा हा मग काय निवांत आता
आता निवांताच बघा
हम्म कामा सगळं झालंय आवरून घरातलं
होय झाल्या बघा,
आता काय परत अजून सध्याकाळच करावं लागत
होय!
हम्म! तु काय काय करते काम घरातलं?
तेच भांडी घासते अन चपाती करते.
हा!
झाडू मारते अन
हम्!
आणि देवर पूजे करते.
हा देवपु हा हा. तेच की अजून काय मग
अजून काय नाही बघा.
हम्म. पाऊस कमी झाला का नाही मग?
हो कमी झालं बघा आता
हा हा. त्याना पण त्याला पण जात आहे ना बाळला आणि माझा मुलगा
होय.
मस्त आंगोळ घातलाय तर बस ऊठूनच बस झोपायला तयार नाही.
आहे का?
हम्म झोका देत बसते त्याला पाळण्यात घालून. पाळण्यात घातलं ना.
होय का? ह.
जरा झोपलं तर अंघोळ घातल्याला बरं वाटतं झोपलाच नाही.
होय.
हम्म मुलगी झोपल्या माझी आता
होय.
हम्म. तू झोपत नाही का दुपारी का झोपते?
एकदा जप झोप येते आणि एकदा येत नाही ना म्हणताना
हा हा म्हणून झोपत नाही.
होय.
हम्म ह काय मग
अजून काय नाही बघ ते च उघा बसता आ मी पण इथंच.
हा.
हम्. काय ग अ तू हे पनीरची भाजी जेवली का नाही कधी?
तेच हॉटेलमध्ये आम्ही फिरायला गेलतो ना तिथं जेवला ना.
ह तवा जेवली?
होय आम्ही कायर घरात म्हनवत नाही तर हॉटेलमध्येध्ये गेलं होत बग तेव्हा जेवलं होतं मि
हम् हम् आवडते का?
आवडते पण घरात आम्हाला पण बनवायला येत नाही ना.
हेेतयच हा हा हो हो मला येतच आहे.
सांगा आम्ही बनवतो.
हो हो त्यालाोका एक जरा हॅलो.
हॅलो.
ओकाा. ोप हॅलो
हॅलो
हां बोल
हा सागाात ये कचा बनयचा आम्ही पण करतो.
हा ह बर हा ते हे नसते का आपलं पनीर पनीर हो ते आणायचं छान म्हणजे देरीतलं छान लोघन आणायचं
हो.
हा अटलं की अ हो काय करायच त्याला आपलं जसं पाजस पी लहान लहान लहान कट करून घ्यायचं.
हा
पनीरच मग ते कट करून काय करायचं माहिती आहे का तेल असते ना तेल गरम करून तेलात तळून घ्यायचं ते पहिला हा ते तर घेतलं की ह मग काय पाणी असते ना थंड पाणी
होय.
हा थंड पाण्यात घालून असं रब रबरास पाास थोडं असं थोडं हातात धरून असं प्रेस करायचं त्याला मग त्यातून थोडंस पाणी काढायचं पनीर मध्ये हा तेला तळून पाण्यात टाकून मग काडायच. त्याला बाजूला थोडस फ्रेश करा
हा
हा मग तसं केलं की हा त्याला बघा आता काय काय लागते पनीर अ पनीरचा मसाला लागतोय धनिया पावडर गरम मसाला कसरमती हो हो हो हो हा ते सगळं लागतय मग ते सगळं असलं तर जरा भाजी छान होते ना मसाला वगैरे हा मग ते सगळं मसाल्या आं ठेवायचं घरी करताना मग ते आणलं की ते अ त्याला पण बघा ह्या बेस्ट लागते त्याला अ अ काय अअ काय होते त्याला झोमॅटो परत कांदा हे दोन्ही असतय ना हे पण काय करायचं माहिती हो हे काय करायचं भाजायचं कट करायचा आणि भाजून घ्यायचं त्याला छान तेलात. भाजम घेतलं की मग त्याचा वास थोडं कमी होत कांद्याच टोमॅटोच
होय.
असं कच्च वास येत नाही भाजीला मग छान भाजून घेतलं की त्याच पेस्ट त्यात थोडं आलं लसून टाकायचं मग ते टाकलं क मग मिक्सरला भारी फिरवायचं. हा बेस्ट करून घ्यायच बारीक मग फिरवलं की अ मग काय करायचं आलं लसण पेस्ट तर बाजूला पण थोडं करून घ्यायचं
होय.
मग ते करून घेतले की तेल टाकून फोडणी देताना थोडं जिरे मोरी टाकायचं तेजपत्ता
परत लवंग वगैरे अस मसाले टाकायचे थोडं मग ते टाकलं जे ते पेस्ट केलेलं असते ना ते टाकायचं त्याला हा मग ते ह थोडं सगळ हे धनिया पावडर बनवालू गरम मसाला पणीर मसाला
हो.
हे सवळ टाकायचं टाकलं की लाल तुिकट टाकायच आपल्याला जस हवं तसं लाल तिखट
हा हे टाकलेत म हो कशी असं परतवायचं त्याला एक पाच पाच मिनिट तर छान जवळ असं तेल हा तेल सुोट असत
हा
मग तेल सुटस तर चांगलं म्हणजे परतवलं की तर तेल सुटते भाजीला पण कलर छान येते
हो
हा भाजीला कलर यायला पाहिजे ना छान मग भाजी पण छान म्हणजे दिसायला पण छान दिसते परत जेवताना टेस्ट लागते
होय
हम्म मग च त्याला तेल सुटस छान परतून घ्यायचे पाच मिनिट बारी ठेवून मग ते झाले गरम पाणी ठेवायच बाजूला आपल्याला गॅसवर ते गरम पाणी अ गरम करून मग या भाजीत टाकायचं ह् हम् भाजी टाकलं होती नंतर उको द्यायच भाजी हा उकळलं की म काय करायच ह् हे पनीर टाकायचं पनीर त्यात हा पनीर टाकलेली एक पाच पाच ते सात मिनिट छान बारीक ठेवन वर झा मस्त पैकी शिज जायचं त्याला थोड्या विशीर बारीक ठेवायचं ग ठेवायच कारण ते अ काय कर करू शकते ना खाली
हा
हम् मग वारी ठेवायचं मग तले की छान म त्याच्यावर कसर लास्ट ला टाकायच कसर मेथी
हा
हा म कसर मती लाता टाकायच बरण छान मग सगडी पडे हा एक सगळीकडे छान बोलताना फिरवून मस्त देखील भाजी छान शिजून मग खाली ठेवायचं मग
अया
त्याबरोबर चपाती मस्त कांदा लिंबू
हो
पापड काय पण घेऊ शकतो आपण हा
तुम्हाला आवडते का असं सगळं बनवतो का तुम्ही
हो हो आवडतय मला भाजी असं म्हणजे मला काय पण असं असं ते मी बनवते काय तर नवीन नवीन काय तर म्हणजे असं हा युट्यूब ववर बघते
हो
हा युट्यूब वर बघून करत असते
अ
हम्म तू पण करून बघ सगळ्या माे माझ्या वैरे असं नवीन नवीन म्हणजे सगळं असं म्हणजे केली तर तुला पण म्हणजे प्रॅक्टिस होतय तू पण बनवू शकते हा करायचं
हा
हम्म तुला पण म्हणजे शिकल्यासारखं होते ना, काहीतरी नवीन पदार्थ मम्मीला वगैरे स सांगायचं.
होय सांगतो बनवतो आम्ही पण.
हम्म बनवायच आणून प म्हणजे कधी कधी बनवायचं महिन्यातन म्हन दोन महिन्यातन.
ह.
हा म्हणजे तुला पण प्रॅक्टिस होते भाजी म्ह कळते ना कस बनवतेत काय.
होय.
हा. पण काय मग. करून बघ एकदा हा.
काय नाही बघंग बटला हो मी पण बाहेर.
हम् हम् बरं.
तुमचं जेवण वगैरे झालंय का तुमचं पण.
चाले झाले झाल जेवन ठेव आता
होय.
तेझ सगळ झा
होय.
आम्ही पण लवकर संपते
होय.
हा. चालतील ठिवक मग.
हो ठेवा.
हा.